ते
काय नाही तुमचं काय चाललंय, हॅलो! हा ताई बोला ना.
काही नाही बाई हीचं आपली घरातली कामं.
हा हा माझे झाले आवरले आता मुलांना पण एक एकाला शाळेत सोडवलं, आता एक येईल घरी.
हो का, शिक्षण किती झालं मग तुमचं?
माझं एम बी ए फायनान्स झालय.
अरे वा! मग काय करता सध्या?
अ काही नाही करत होती, पहिले जॉब लग्नाच्या आधी पण आणि थोडं नंतर पण केला. आणि म नं तर बेबी झाल्यावर मग थोडा गॅप झाला मग बिझनेस पण टाकला होता मी. मग नंत रेडीमेड गारमेंट आपलं सगळं होतं किड्स वेअर, लेडीज विअर आणि मग नंतर परत मुलगी झाली मग ते पूर्ण आटकून गेली होती, मी दहा ते दहा रात्री सकाळी दहा ला गेल्या का रात्रीच घरी यायच. मग मुलांनकडे दुर्लक्ष होत. तरग म मुलगी पण झाली मग काय घर ऐवडा काय सपोर्ट नव्हता सासु सासऱ्याचा मग मी बिझी ण घेऊन टाकला मुलगी थोडी आठ नऊ महिन्याची झाली मग ते नव्हतं होत हँडल दोघं दोघं. मग म्हंटलं जाऊदया क्लोज करून टाकू म केलं क्लोज.
हा बरोबर आहे नाही आत्ता लहान मुलं असताना त्यांच्याकडेच लक्षात देणं खूप गरजेचं असतं. जरा मुलं मोठी झाली स्वावलंबी झाली स्वतःच थोडं फार स्वतः करायला लागली निधान हाताने खाणं पिणं शिधुणं वगैरे नाही का शाळेत थोडं स्वतःची बॅग भरणं वगैरे हा, थोडस त्यांना जरा एक सहा सात आठ सहा सात वर्षाची झाली तरी मुलं थोडं आपलं आपलं आणि मग नंतर तुम्ही करिअर करायला पण मोकळे नाही का म्हणजे आपण होतो, मोकळे तस थोडी मुलांना सांगून त्यांना समजत जरा हे कर ते कर अस त्यांना कळत आणि मग तेव्हा का आणि तुम्ही चांगला निर्णय घेतला एवढं शिक्षण असून सुद्धा वेळेत लग्न करून वेळेत दोन मुलं झाली तुम्हाला, किती छान आणि आता ती मुलं थोडी पा सहा सात वर्षाची झाली की तुम्ही कितीतरी तुम्हाला काम करायला वाव आहे. हे की नाहीनाहीता आत्ताच्या मुली काय करतात, करियर, करियर आणि शिक्ष जॉब लागूदे जॉब लागुदे मा माझं करिअर होऊ यातच त्यांच तीस बत्तीस वय होत
हो मग त्याच्यामुळे हो सगळंच लेट होतं मग त्यांच मग परत अ प्रेग्नेन्सी वगैरे पण त्रास येतो हो
मग नवीन जॉब असेल तर मला सहा महिने होऊ दे! पूर्ण वर्ष होऊ दे! पूर्ण मग पर्मनंट होऊदे! मग म बेबी म्हणजे बेबी झाली तर मला सहा महिने सुट्टी. विथ पेमेंट सुट्टी मिळेल. पगारी नाही का असं सगळं मुली करत करत शेवटी नंतर मग. प्रेग्न्सीला खूप.
हो म्हणजे अक्षरशः त्यांना ना मग डॉक्टरच चकऱ्या माराव्या लाग काय काय ते ट्रीटमेंट कराव्या लागतात. त्याच्यात पण पैसे जातात आणि मनस्ताप पण होत. आणि ते पण सक्सेस नाही होत.
तुमचं मला खरंच खूप कौतुक वाटतय म्हणजे एवढं शि शिक्षण असून सुद्धा तुम्ही चांगला निर्णय घेतले हे, खरं महत्त्वाचं आहे. अ वेळेत मुलं होणं.
तुम्हाला एक सांगू का मी हा जो निर्णय घेतला ना तो मी स्वतःच्याच मनाने घेतलाय. पण मला ह्या निर्णयासाठी घरातून खूप विरोध झाला. माझे सासू सासरे असतील इवन माझा नवरा पण असेल ना त्यांनी खूप विरोध केला मला की नाही मुलंहून जातील मोठे होणारच येते.
हा..
नाही असं नाही तसं नाही पण मला वाटतं होत की माझ्या मुलांना माझी गरज आहे. मी पैसे कधी पण कमवू शकते
खरं आहे! खरं आहे!
म्हणजे मी त्यांचे पण बोलणे ऐकले त्यांना पण फेस केलं पण मग मी माझ्या मुलांसाठी स्टँड. घेतला आणि मी घरी थांबले.
चांगला निर्णय घेतला. आणि तुम्ही तुमच्याकडे शिक्षण आहे डि डिग्री आहे आणि शिवाय तुम्ही कधी ही जॉब नंतर कधीही करू शकता एम बी ए फायनान्स म्हणजे चांगलं शिक्षण आहे तुमचं
मम्मी नंतर मध्ये ना असं घरात. कल्यांमुळे ना मग मुलगी ना दीड दोन वर्षाची झाल्यावर मी केला पण होता परत जॉईन जॉब. मला चांगलंच सॅलरी पण मिळाली होती पण मग मध्ये मग काय झालं माझ्या सासूबाई नाही ना असं. आता माझं काय म्हणणंय. तर मी तेवढ्या वेळस जॉबला गेली ना तर तुम्ही ऍटलिस्ट दोघं मुलं आहे म्हणजे दोन जण आहे त्या दोघांकडे लक्ष द्या. तुम्ही घरात काही करू नका पण त्यांना आहे ना. ते असं बाहेर जायची सवय सारखं याच्या घरी त्या घरी मग त्यांना दे होत नाही घरात ते जातातच. मग त्याच्या मुळे आहे ना. अ मुलां मग काय करायच त्या माझ्या मुलीला पण घेऊन जायच्या. मग ते मला नव्हतं. पटत मग मी त्यांना खूप वेळेस सांगितलं की तुम्ही असं नका करू मी आली का तुम्ही तुम्हाला जिथे जायचं तिथे जा. पण मी जेव्हा नाही ना. ते्हा तुम्ही घरी थांबा नाही का त्यांना व्यवस्थित वळण लावा काही चुकीच वागले तर तुम्ही राग. मारा असं माझं काही म्हणं नव्हतं की तुम्ही उलट आजी वाडलांनी पण रागवलं.
हो हो पाहिजे ना.
हो, तर माझ्या अशा अपेक्षा होत्या पण त्यांना. ते इम्पॉर्टन्स काय होतं त्यांचं ते फिरणं त्यांच मैं मैत्रिणीकडे जाण ह मग मी त्यांना हे पण. सांगितलं की हे शहर आहे आता त्या पहिले आमच्या आमच्या गावा आमच्या सिटीजवळच गाव आहे. आमचं तर त्या पहिल्या गावात राहायच्या मग मी त्यांना म्हटलं अ हे गाव नाहीे आपल्या घरी कोणी येतं का आजूबाजूचं मग तुम्ही कशाला जाता. किंवा तुम्हाला जरी जायचं तर नंतर जा पण त्यांनी ते काय माझा. ऐकलंच नाही मी खूपदा सांगितलं मग मी तेव्हा पण मग म्हटलं नकोच मग आता करायचंच नाही म्हटलं. माता माझी मुलगी चार वर्षाची झाली मुलगा थर्डला गेला. पण मी अजून पण नाही केलाय चालू
हा नाही अजून एक दोन वर्ष जाऊ दे नंतर केलंच तरी तोपर्यंत काय घरातल्या घरात बसून कर ता येल असं बघ आणि हे आहेच आपलं चालू आणि थोडंफार काहीतरी नवीन काय कला शिकता येईल तर ते बघायचं
हो मी शिकतेय आता आपलं न्युमरोलॉजी वगैरे ना मी त्याचा अभ्यास करत मी केता त्याच कोचिंग पण स्टार्ट केलं मी पहिले असं केलं म्हणजे ऑनलाईन मी घेत होती नॉलेज असच नाही काय ते इन्स्टाग्रामवर वगैरे वेबिनार पण मग आता आता मी मनावरच घेतलं म्हटलं आता तेच एखाद दोन तीन कोर्स करू आणि मग प्रॅक्टिस तच करू त्याची आणि ते आता ऑनलाईन प्लॅटफॉर्म पण देत आपल्याला हे आपलं अँप. अँस्ट्रोसॅट अँस्ट्रोटाँक वगैरे यांच्या वर आप आपण कन्सल्टेशन करू शकतो.
हो का, छान छान! चांगलं आहे मग.
हो ते, सॅलरी बेस वर पण घेता परत आपल्याला आपल्या फ्लेक्सिबिलिटी टाईम नुसार पण घेतात, आहे म्हणजे चांगला म्हण आपल्याला वर्क फ्रॉम होमसाठी चांगला ऑप्शन आहे तो पण.
हो काय? बरं बरं, अजून काय दुसरं काय करता?
काय नाही आता तर तेच आहे घरातले कामं, मुलांचा अभ्यास वगैरे आणि हे माझं साईड बाय साईड म्हणजे नॉलेज घेते काहीतरी.
बरोबर, छान छान आणि शिकत राह राहणं कधीही चांगलं. आणि शिक्षण घ्यायला काय वयाची अट नाही कि काय नाय. अजूनही शिकू शकता पुढे. चांगल्या चांगल्या गोष्टी आणि काहीतरी कलेचं पण एखादं शिकून ठेवाय
हम्म हम्म हम्म.
म्हजजे ते पण उपयोगी पडेल असं.
नाही, हा दोघं आणि एकाच कसं होतंय एक शाळेत गेला का मग दुसरा येतो ना, ती येते तर अ मग ते थोडस आणि ती लहानच आहे मग तिच्याप्रमाणे आपल्याला ता तिला जेऊ घालणे.
बरोबर, झोपव
हा आणि त्यांचे मूड चेंज होत राहतात, लहान मुलांचे मूड चेंज होत राहत तात मग हेच दे तेच दे हट्ट.
हट्ट असतात कधी घेऊनच बस, कधी
हा म्हणजे उठले ना तरी ती मग घे, हं धरून बस मला थोड
तयना, हो हो असतंच ना मुलांना वाटतच आईची माया. पाहिजे असतं, कधी आणि जेवढं तुम्ही लहानपणी मुला ना मु आईची माया द्याल ना तेवढी मुलं धारिष्ट पण होतात आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढतो, की असं आणि जर असं जर तुम्ही जर मुलांना वाऱ्यावर सोडला, आणि गेलात तर ती मुलं अशी मग हे होतात काय म्हणतात, त्याला न्यूनगंड त्यांच्या मनात एक
हो हो हो हो.
सेफ वाटत
हम्म! आई -वडील जवळ असले ना, तेव्हा मुलांना सेफ वाटते. काही पण म्हणजे, काही त्यांच्यावर आता छोट्या छोट्या मुलांना पण काही काही गोष्टींमध्ये स्ट्रगल असतोच शाळेत पण. बाहेर खेळताना पण मग त्यांना असं आई -वडील जवळ आई जरी घरी असली का त्यांना असं सेफ वाटत, नाही-नाही मग काय झालं तरी आहे माझी आई असं.
बरं बरं. त्यामुळे अ निर्णय खूपच छान घेतला. आणि मुलांचं संगोपन आणि घरात आपण असतं म्हणजे, कसं मुलांना वेगवेगळे पदार्थ करून ते किंवा काय दे त्यांच ऑफिसला बिपिसला गेलं म्हणजे कसं? नुसतच सकाळी कुकर लावला चपाती भाजी केली, खा दिवसभर असं. आता संध्याकाळी त्यावेळेस मुलं शाळेतन आलीत की, काहीतरी करून देणं वेगळं काहीतरी खाणं. म्हणजे मग त्यांना बाहेरच्या खाण्याची इच्छा होत नाही. नाही का मॅगी, कुरकुरे हे ते असं.
मग मी मॅगीला ऑप्शन आहे, शेवया हा शेवया वगैरे आमच्याकडे बनवता
मग त्या बनून ठेवतो मग त्यांना वाटलं मॅगी खायची का मग त्याचीच बनवून देतो असं बाहेरची मॅगी नकोच.
मग तेच आपण अ- असं घरात असल आणि वेळेत मुला मुलं लहान असेल तर त्यांच करण्यासाठी तत्पर राहत ना काहीतरी वेगळं खायला करून दे त्यांचे कपडे लत्ते त्यांना खेळायला त्यांच्यासोबत गा-गोष्टी सांगणं आपल्या पुरातन कथा महा-शिवाजी महाराजांच्या कथा असं सांगून मुलांची ती जेव्हा ते बुद्धीमध्ये जे नवीन -नवीन शिकण्याचा आणि आत्मसात म्हण घेण्याचे हेच त्यांचं वय असतं म्हणजे आता मुलगा -मुलगा त्या वयात बरोबर आहे त्यामुळे त्याला ह्या सगळ्या गोष्टी सांगणं चांगल्या चांगल्या गोष्टी त्याच्या म आणि हे सगळं शिकवत असताना मुलांना थोडी एक देवाचं हे पण सांगायचं बाबा आपल्याला हे सगळं देवानी दिलंय की देव बघतो आपण चुकीचं वागलो तर देवानं ये देव आपल्याला शिक्षा करतो वगैरे अशी थोडी भीती लहानपणा असं दाखवली ना मुलांना तर मुलं चांगली अ- होतात हं म्हणजे निर्व्यसनी, चांगली संगत करणं चांगलं
ती मुलगी थोडी जास्त आ
धन्यवाद आपण बोलू नंतर हा -हा